हॅलो, जेवलास की रे
हा जेवलो. काय बोलतो?
मग काय, झालती काम सगळी
म झाली आज, कंम्प्लेट केली
शेवटचं, शेवटचं केलास त्याचा
हा, शेवट हाय थोडी, पण काय झालं, तो तरवा म्हणू असतो बघ बहुतेक झाली, तर वो तो वाढला नाही, एक त्या एका ठिकाणचा, तो काम आणखीन पाच सहा दिवसानंतर लावणार थोडीशी आहे फक्त.
हा, हा, म तरु पण आताच लावतात ना?
हा
आत्ताच लावतात ना? ते पण
आताच लावतात रे, फक्त वाढायला हवा ना, मोठा व्हायला वगरं
हा- हा नी भाताचं तरोजे जरा मोठ
नाय, मी काय म्हणतो तू तू तो ट्रॅक्टर दिलेला, तुझ्याहयाच्यातून तो भारी होता.
व्हय का? चालतोय ना व्यवस्थित, त्यांच काय मेंटेनन्स वगैरे काय, असं काय, नाही त्याला
नाय, आता मी काय म्हणतो, ते ऑइल बिल काय चेंज कराय लागणार की आता?
ऑईल किती किती हे केलाय तो? किती किलोमीटर तर वापरलाय, तरी म्हणजे, अंदाजे किती वेळ वापरलाय असं?
तरी, तुला सांगतो, आता कालचे चार्रर्र पाच तास धर चे चार-पाच धर्स, पाच तास धर, वापरलेल
हा, एवढं काय नाय होत, त्याला म्हणजे ऑइल बदली कधी कराय लागते, एक हजार किलोमीटर झाले ना?
हा
हजार किलोमीटर म्हणजे तुझं एक, म्हणजे जसे एक महिन्याला केलीस ना, तरी चालते
होय
जर रोज वापरत असता तुम्ही सर, लगे एक दहा-पंधराव्या दिवस वापरलास तर मग महिन्याला करायची आणि कधी तरीच वापरत असलास, तर दोन महिन्याला करायची.
व्हय चालतंय, तो टॅक्टर मोठ त्या ठीक होता, तो आणि बारका ट्रॅक्टरची किंमत काय? आता तुझ्याकडे तो सादा वापतो तुमच्या आरका नाही इकडची मोठी मला दिलासतसा नाय. दुसरं हा हाताने म्हणजे तो हँडल होता.
हॅन्डलवाला, समजल की
इकडेन तरी, पंचेचाळीस होता अ साते एक पिझ्झा तुझ्याकडेन किती असेल?
माझ्याकडे आहे तीस पर्यंत बचत
तीस
हा तीस पस्तीस
काय जीएसटीवाले तुला नाही भेटले की काय? हां.
जीएसटी कुपन वापरायचं रे.
आ
जे कुपन असतं ना जीएसटी कुपन, गॅस एजन्सीवाल्यांच्याकडे असते. असं हॉटेलवाल्यांच्याकडे ते नसतंय. जीएसटी कुपनचं जीएसटी नंबर अस समज आता समज तु मालक आहेस हॉटेलचा किंवा गॅस एजन्सीवाल्याकडे बघ तर एजन्सीवाला तू मालक आहेस, तुझ्याकडे ते जीएसटी नंबर असतोय.
हा.
तर समज तू कुठंतरी गोष्ट घेतलीस एक तीस लाखाची गोष्ट घेतलीस, त्याच्यावर जीएसटी जर लागत असंल चार लाख रुपये काय, तर तू तो जीएसटी नंबर टाकलास तर तुला एक दहा पंधरा दिवसात ती अमाऊंट जमा होते.
होय असं काय? तुझ्याकडे कोणते कोणते आहेत ते किसान क्राफ्टचे आहेत, होंडाचे आहेत आणि वन प्लसचे.
अ सलमान सलमानचे पण आहेत आणि आणि आहेत भरपूर गावचे. ते बघयला पाहिजे स्टॉकमध्ये कुठं काय काय भेटते.
हाय चालतंय आणि ते ग्रास कटर माहित आहे की काय ते आहेत ना?
ते ग्रास कटर भेटतंय की ते.
होय ना? तसे ते स्टीलीलचे आहेत, की ते याचे आहेत साधं जे आपले सादी बॉडी वाले
आपल्याला जास्त
अ ते माहित आहे मला म्हणूनच तुला विचारतोय. स्टीलच्या तुझ्याकडे किती आहे?
असेल तरी तीस हजार रुपयेपर्यंत भेटेल.
स्टीलची?
हा स्टीलच महाग असतं रे.
होय. ते पण प्रॉपर चालते चांगले ना?
हा ते ना एकदा स्टीलचे घेतलीस ना तू की ते गॅरंटी निश्चित तू वापरू शकतोयस दहा, पंधरा वर्ष निवांत. तुझ पैसे फिट तुटत नाही तोपर्यंत वापरायचं ते.
हम्म हम्म चालतंय.
साधं घेतलं की नाही, एक चार पाच हजार पाच सहा हजार रुपयेपर्यंत भेटेल. साधं घेतलंस तर. पण त्याची ही गॅरंटी काय ते आज घेतल्यास की उद्या पण खराब होऊ शकेल असं पण असतं गॅरंटी आपण एवढी देऊ शकत नाही.
हम्म, मग तुझी शेतीची झाली काम सर्व?
माझी झाली काम म्हणून मी आता कॉलेजवर आलो.
अ मग तू तेवढं विचार घरी त्या बार हा ते बारक्या ट्रॅक्टरचं हे काढं हं
हा हा काढतो की.
हम्म हां. येतो येतो बरी, हम्.. तेवढं विचार न फक्त.
हा विचारतो की म्हणजे
हा. आणि ती, नर्सरीत तुला काजूची झाडं चांगली होती, ती बघितलीस काय कॉल ते. क्वालिटी त्या झाडाची.
ती क्वालिटी मी बघितली पण तीन चार प्रकारची झाडं होती, त्याची नाव मला नाही आठवत पण. तू सांगितलं तेच नाव होतं त्याच्यात.
ते वेंगुर्ला होतं की, की गाव
हा वेंगुर्ला आणि आणि कोणता आहे, किती देवगड का काहीतरी बोलला होतास तू.
हां.
मी होती नर्सरीत झाडं.
वेंगुरला आहे वेंगुरला पण आहे ना.
हाय हाय.
हम्म.. किती य त्या रोप, तिकडेन तरी कोल्हापुरात.
तुझ्याइकडे कितीन भेटते तुला.
माझ्याकडेन एकशे वीस रुपये.
एकशे वीस आहे मग तुला, इकडे ऐशी रुपयापर्यंत भेटून जाईल.
काय. हा तरी शंभर एक हवी होती किती, तुझ्या ओळखीर काय कमी होइली आणखी.
ऐशी रुपयाला जरी ते रेट कायतरी होता, पंच्याण्णव का नव्वद कायतरी होता.
हां.
तो रेट तुला सत्तर रुपयेपर्यंत, सत्तर जास्त जास्त पंचाहत्तर रुपयेपर्यंत भेटेल.
हम्म.
ऐशी एवढी रोपं घेणार, म्हंटल्यावर तेवढे देता येत.
पण चांगले आहेत ना.
आहेत आहेत चांगले, आता ते मी बघून आलोय पण, मला पण एवढंच नॉलेज नाही करतो, तू आलास की तुला बघित त्यानंतर कळेल चांगली असतील तर मग बघूया आपण, नाहीतर दुसरं एक दुकान आहे. तिथं पण बघूया मग.
हम्म चालते.
हम्म. आलो कॉलेज वरती मी पण.
होय.
आज कायच नाही झालं.
आज लेक्चर विक्चर झाले, नाही की काय.
काय चालेल नाय आज आम्ही फक्त बसून दिवस घालवलाय दिवस भर. त्यानंतर मग,
हम्म. नंतर काय, नंतर काय म्हणतो.
नंतर मग काय आलो हॉस्टेलवर, थोडंफार जरा फ्रेश झालो आणि बसलो.
हो.
मग आता जेवायला गेलेलो. तर जरा, राडा झाला.
कोणाचा,
मॅनेजर,
आणि,
मॅनेजर बोलत होते. सागर्या आणि रूत्या‌ तेन, जायत नाही पेट्रोल पंपावर.
हां.
मग डबा घेऊन जा डबा सांगितला ना साखरेचा. सगळ्या आता, ना त्या काउंटर पासून. डबा घेऊन जात होता.
कृतूगी की सागर.
सागर नाही ऋतू, ऋतू नाही प्रदीप होता.
आ..
तो जात होता मग मॅनेजर म्हटलंय ना म इथं विचारता . काय त्याच्या खुर्ची वर बसेल ना त त्या . तिथून बोलला कि, कोणाला डबा न्हायलाय. असं जस न्यायचं नाही धर्मशाळा आहे काय आपली टाइम टू टाइम एत जाव जेवायला त्या बगाच्या लग् हेेते, असं बोलत होत.
हा
रोजच्या झाला सगळा.
मग भांडले की ऊन.
मग करून काहीच बोलले नाही कारण कीज बुधवार असल्यामुळे. अंडी अंडी असल्यामुळ ते जरास अस हे असतात ते
ह ह समजला समजला कळल मला. फायर मोठ
फुल फायर मोड.
मॅनेजरची कंप्लिटच करायला पाहिजे.
नाही कंप्लेंट केली तर मग, आपल अवघड होणार.
होय, ते पण झालंच पण आता एवढं. अरे आता तू सांगतोय तर त्याला गरज आहे कामाची मग. लबा निल नाही त कर.
होय. हा ते जरा सात ते लेवल लावून होते ना त्यामुळ. जास्त बोलण होणार ते ऋतुराज बोलला की असं याच्याकडे, लक्ष द्यायचं नाही चला.
बाकी अरे, मी काय म्हणतो ते. तुझ घर या वर्षीच बांधलंस ना एकदम भारी हुत रे स्नॅप टाकलातस.
हो ते माझं घर नाही आहे ते आमच्या पलीकडच्याच आहे.
पलीकडच्याच आहे, मी म्हटलं तू बांधलस की काय.
ह नाही मी नाही बांधल ते पलीकडच्या बाध
अ तरी मस्त कमी म्हणजे कमी बजेटमध्ये मस्त बांधलंय.
बजेट तेच तरी जास्त गेलं. कमी नाही ते कमी वाटत होतं. नाही हाय बजेट.
कमी अरे पण तरी पण, आमच्या दृष्टीने तरी तिकडेच हे मार्बल बिल्बल. तरी हे भेटतात जरा.
नाही आमचा मार्बल म्हणजे, लादी भेटेल स्वस्त आमच्या इकडे. पण. चिरा्या ते चिराचं घर आहे ना त्यामुळे चिरा जास्त महाग भेटतो आमच्या कड. तर तुमच्या इकडे, किती भेटतो त्याला. एक ट्रक तुमच्या इथे काहीतरी सोळा टाकायचा आहे ना. सोळा सतरा हजार, आमच्या इकडे तर डबल होते. चौतीस हजार चाळीस हजार असा ट्रक भेटतोय.
अ मान बघ तुमचं द मला अगोदर बोलला होता ना बजेट कमी याच्यात म्हणजे अस चांगला भेटलाय बालजाला. म्हणून म्हटलं टॉप क्वालिटी बांध
हम्म आदारी हायस की काय.
हम्म होय शिका‌ यायल्याते बघ. आज दिवसभर भिजून होतो ना पाऊस होता भरपूर.
हा हा हां. म रेनफोड वगैरे काय घातलं नाही का?
नाही रेनकोट घालून काम, होणार रेनकोट घालून.
हा हा हां. मग बाकी, काय म्हणतो.
हम्म बाकी ठीक. तू अभ्यास वीभ्यास नाही आज मॅन्युअल विन्युअल?
मॅन्युल वगैरे काय‌ झाले कम्प्लीट सगळं, ‌ खर पण बायोकेमच दिल्यात ते उरलेले आ आजून किती उरलेत ते सहा का काय तरी उरलेत ना अजून?
हा.
साहा झालेत आपले सात आठ नऊ असे टीम दिलेत पण ते, लिहायचे की नाही अजून फिक्स नाही झाले.
होय चालतंय.
हा. मग काय करतोयस आता?
अरे मी काय म्हणतोय ते, रूम बगले तुम्ही.
वैभववाडी?
होय?
नाही रे बघले.
मी आता कन्फर्म करून घेतलंय घरच्यांकडून आज, की मी जाणारच आहे ते बोलले जा चालेल‌. एवढं एवढं पण आता हे काय करणार एवढे, कुठून भरणार तीस हजार एक वेळ. गेल्या वर्षी सांगितलं होतं आम्हाला की, सोळा हजार पुढच्या वर्षी होतील म्हणून. थाबलेलोय एक वर्ष बघूया.
आणलं
आता एवढे वीस हजार फुकट घातलेच नसते.
पावसाळयात होस्टेलला राहण बरं पडतंय.
पावसात बरं पडत. आता पावसात आपण अशे किती राहणार, आता एक नाही तर दिड महीना. आता लावला किती?
होय.
मग गोत्र वीस मधले दहा तरी वाचले असते यावर्षी आपले.
नाय ते पण‌ कसं ए येन जानयात खर्च होतो मी, नाय मी हॉस्टेल ला राहणार.
हॉस्टेललाच राहणार आहे, कोणत्या सोळ्यामध्ये.
हो तिकडे राहीन.
होय चालतंय. सन्स
ह संस्कार हेनं आत्ता जेवली‌त आणि वरती गेलेत हॉस्पिटलला.
हा.
ते दोघे बसलेत तिथे, प्रतिभा आहे बाहेर.
होय हम्म हम्म चालतंय.
हम्म.
बाकी ठिक‌ ना?
चालतंय तूला मी एक थोड्या वेळात फोन करतो
होय चालतंय, मी पप चाललोय जेवायला. हा चालतंय, हम्म चल.
चल बाय.